हॅलो
हा बोलना.
आवाज येतोय काय?
येतोय येतोय.
हा रेंज प्रॉब्लेम नाही ना आता.
नाही नाही बोल की,
काय चाललंय काय नाही आज उपवास हाय म्हटलं बघूया कॉल करून काय बणवलयस आज उपवासाचं
वरीचा भात
आणि शेंगदाण्याची आमटी का?
नाइ नाइ बट बटाट्याची भाजी
बटाट्याची भाजी चालती उपवासाला
हां.
कसली म्हजे अ.
म्हणजे कंद. फळं आहे ना ते.
बटाटा चिप्स चालतोय पण भाजी जी तर कशी बनवलीस?
मग चिप्स चालतय म्हणल्यानंतर तर बटाटा चालतोयच ना.
नी, मीठ वगैरे
नाय नाय तस नाही ग मंजे फक्त मिरची अ. आणि कोथिंबीर. फिरवायची आणि तेल टाकून ते सगळं आपण फिरवल्याल मिरची कोथिंबीर ते त्यात टाकायचं परतायचं. आणि त्यात बटाटा टाकायचं मीठ टाकायचं, झाली भाजी आणि थोडस कूट टाकायचं.
हा.
झाली भाजी.
परत एकदा सांगशील काय मला कळाल नाही.
काय म्हंटलीस.
परत एकदा सांगतीस काय मला कळाल नाही व्यवस्थित.
हा आग. काय करायच ते बटाटे शिजवलेले शिजवायचे.
हा.
शिजवल्यानंतर आपण भाजीला कस काप करतो तस त्याचे काप करायचे. हा आणि नंतर एका भांड्यात आपण तुला किती तिखट हवंय त्या प्रमाणात मिरची घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर. कोथंबीर पण फुल आलेली घ्यायची नाही फुल आलेलि चालत नाही उपासाला. हा आणि त्याच्यामध्येच तू कडीपत्ता जरी फिरवलास तरी चालतय.
बर.
आणि हे मग कडईत तेल ठेव टाकायच आणि तेल टाकल्यानंत तर हे आपल जे फिरवलेल वाटन हाय मिरची कोथंबिरीच, ते वाटण त्याच्या टाकायच. आणि ते परतून घ्यायची मिरची. आणि मिरची नंतर आपण जे काप केलेत ना, ते काप बटाट्याचे काप त्याच्यात टाकायचे.
ह्म्म.
आणि ते चांगले परतले की त्याच्यावर वरून चवीनुसार मीठ टाकायचं.
हा.
आणि शेंगदाण्याच थोडस ओबड धोबड कुट टाकायचं. झाली
हो हे नाही बईमी मी कधी बघितली, प म्हणजे खाल्ली पण नाही कधी ट्राय पण केली नाही.
अग छान लागते आणि कस आपण नेहमी प्रमाणे कस आपण खिचडीत टाकतो शिजवून बटाटा किंवा तसाच बटाटा चांगला तळला तळून मग खिचडी करतो ना. बटाट्याला नाही शिजयला.
बर.
किंवा डायरेक्ट आपण भातामध्ये पण बटाटा घालू शकतो. पण हा बटाटा असा केला ना की मग थोडस भाजी आणि भात छान लागतय. किंवा त्याच्या बरोबर हा शेंगदाण्याची आमटी पण छान लागतेय.
हा हा हा हा तेच
आपण बट बटाट्याची भाजी करत करताना आपण कस जिर, मोहरी, कांदा हे सगळं घालतो ते न घालता फक्त कुट आणि मीठ आणि हिरवी मिरची एवढंच घालायचं.
होय छान लागत अस ल नेनी ट्राय करीन सोड ये बंद कर
मस्त पोटभर खाल्ली ती भाजी आणि तो भात झालं तुझा नाहीय का उपास
उपवास नाही ग पण मला आवडते म्हणजे मी कधी खाल्ल नाय तो आत्ता विषय निघला ना तुझ्या बटाट्याच्या भाजीचा मला फक्त पिवळी आणि लाल बटाट्याची भाजी तेवढीच माहित होती हे असं बनवतात हे मला मा माहित नव्हत शेंगदाण्याची आम ते माहित होत्
का हे उ उपासाचे पदार्थ झाले वो
उपवासाचेच ना ग म्हणजे घरी आमच्या उपवास ते नसते की
ते किंवा शाबुदाना वडे होतात.
हूं शाबुदाना वडे माहि तेचं सोड पण मला हे सांग की, अ थाली पीठ थालीपीठ कसं बनवतेस?
थालीपीठ काय नाय त्याच्यासाठी राजगिऱ्याचं पीठ
राजगिऱ्याचं पीठ म्हणजे?
अग आपण ते राजगिऱ्याचे लाडू खातो ना
हा त्याचं पीठ कुठं भेटेल?
त्याच पीठ अ दुकानात भेटतं की
राजगिरा आणायच व्हय ते लाडू पण ती लाडू तर गोड अस
लाडू नाय ग पीठ म्हणजे राजगिऱ्याचं पीठ मागितलंस ना की कुठल्याही दुकानात मिळेल. आता ते राजगिऱ्याच पीठ उपलब्ध झालेलय आधी कसं नव्हतं त्यामुळ ते राजगिरा करत होतेत आणि त्याच्या ल्हाया बनवून ते लाडू वगैरे खात होतेत उपासाला आता कळव प्लब आहे त
इराल्यात ते आत्रिकरण झाल्यामुळे
पॅटीस सुद्धा खाऊ शकतेस उपासच
हो
खोबरा खोबऱ्याच पॅटिस
होय होय
हा मग ते राजगिऱ्याचं पीठ काय करायचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण अं थोडस कोथिंबीर मिरची फिरवून घालायची म्हणजे आपण डोश्याला कसं पीठ करतो अ सॉरी डोश्याला नाही डोश्या त्याला करून बनवलस तस आणि पॅन मध्ये तरी चालते किंवा न असं मळलस ना तरीही चालतय
बर
हा मग काय करायचं राजगिर्याच आता मी पण लय दिवस झालं ग बनवलेली नाहीये पण जेवढ ड म्हणजे अ माहिती हे मला
हा तेवढं सांग ना मग बघूया ना मग आणि विचारील कुणाला तर किंवा म्हणजे कसं असते घरात मम्मीला इतकी रेसिपी म्हणजे माहतीय पण मी तिला कधी विचारलं नाही ती बनवत्या मग म्हटलं आता तिला सरप्राईज द्यायचं आपणच बनवायचं कारण मी तिच्याकडून कधी शिकले नाहीये? मग म्हटलं तुला विचारूया आणि मम्मी साठी माझ्या सरप्राईज देणार आहे मी. आज तिचा पण उपवास आहे पण अस थालीपीठ म्हणजे तिनं असं कधी हे बघितली नाही ना की मी असं बनवीन तिच्यासाठी किंवा काय मला येतच नाही माहित पण मी ट्राय करायचं आहे गं मला माझ्या आईसाठी म्हणून म्हंटलं तुला वीचारुया रेसिपी मदर्स डे पण ना हो. आणि मदर्स डे ला पण तिला काही गिफ्ट देऊ शकले नाही आणि माझी बहीण पण होती इथं आणि ती पण सुट्टीला आलेली पण त्यावेेळेस मी खूप बिझी होते त्यामुळ मला त्यांना त्यांच्यासाठी केक पण आणता आला नाही मग याची मला खंत आहे. मग म्हटलं तिच्यासाठी काहीतरी बनवायचं आणि तिच्यासाठी पण काहीतरी बनवायचं दोघींसाठी मी असताना तिनं लई मग तुम्हाला व्यवस्थित रेसिपी सांग तुला जितकी येती तेवढी सांग?
येते म्हणजे तस आहे बऱ्यापैकी लक्षात पण एखादं दुसरं राहिलं तर मग हे होतय ना बरं ठीक आहे मी सांगते काय करायचं अ आधी घर आदल्या दिवशी त्याला साबुदाणा पण लागतो ना मग एक कप अ अ आपल्याला भिजवलेला साबुदाणा घ्याय चा हा आणि उकडलेल हे बटाटे पाहिजेत आपल्याला हो एक दोन जरी तरी बास होतयं मग आणि राजगिऱ्याचं पीठ किंवा दुसरं एक पीठ मिळत बघ काय म्हणतात त्याला बाई अं माझे मम मम्मीन सांगितलं होत मला ते शिंगाडा असतो बघ शिंगाडा
हा हा शिंगाडा अग ते शिंगाडाच शिंग शिंगुळाचे लाडू बनवतात वाट
नाय हा शिंगाड्या चं पीठ पण ते पण चालत उपासाला ते असलं तरी ते नाय तर आपलं राजगिऱ्याचं साधं सोपं कारण शिंगाड्याचं मिळतं का नाय मला एवढं माहिती नाय मग भिजवलेलं शाबुदाणा एक कप हूं भिजवलेला शाबुदाणा एक कप उकडलेले एक दोन तीन बटाटे घ्यायचे राजगि पीठ घ्यायचं
हं
आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचं.
बरं
आणि क आप आपल्याला म्हणजे त्याच्यात घालायला म्हणजे तिखट तुझ्या आवडीनुसार घे हिरवी मिरची आणि अअ हे कोथंमीर वगैरे त्याजी पेस्ट
बरं
आणि चवीनुसार मीठ काय करायच एका मोठ्या भांड्यात कनाय भिजवलेला शाबुदाना काढायचा त्याच्यात बटाटी चांगले कुसकरून घ्यायचे आधी तू बटाटे कुसकरतान आणि बटाटे तस वेळ, वेळ जातो ना त्याला कुस करायला. अता बटाटे खुस करून घे नंतर त्यात आपण जो शबुदाणा घेतलाय तो शाबुदाना टाक. का? त्यानंतर अ त्याच्यात राजगिऱ्याचं पीठ घाल. आणि नंतर शेंगदाण्याच कूट आणि जे आपण वाटण केलंय हिरवी मिर्ची ते सगळं टाक आणि चवीनुसार मीठ टाक. ते सगळं एकत्र करायचं. आणि मुलं म्हणजे मळून तेच ते सगळं एकजीव झालं पाहिजे.
बर.
आणि ती मळल्यानंतर ना आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा. आणि आणि नंतर त्यो म्हणजे आधीगर तवा ठेवायचा नाही आपण. पहिल्यांदा म्हणजे तव्यावर ते थोडस थापून घ्यायचं किंवा तो हातावर जरी थापलस ना तरी साल मग ते हातावर थापून घ्यायचं. किंवा केळीच पान अस ते बघ.
हम्म.
हा त्या केळीच्या पानावर थोडस तेल लावायचं आणि त्या पानावर ते थोड थापून घ्यायचं आपण धपाटे कसे थापतो.
हा.
सेम त्या पद्धतीन थापून घ्यायचं आणि नंतर तव्याव-तवा-तव्यावर टाकायचं गरम तापलेला तव्यावर ते केळीचं पान अस म्हणजे उलटं टाकायचं.
बर.
इकडनच तेल सोडायच.
हम् हम्म हम्.
ते झाकण ठेवायचं आणि चांगलं ते एक बाजू खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर उल- उलटवायचं ती दुसरी पण बाजू खरपूस भाजून घ्यायची. आणि त्यांन झालं पीठ. आणि तो दह्याबरोबर खाऊ शक
वा एकच नंबर पराठा झालेला आहे. तुजा असं वाटतयं की येऊन खा आता करून खाऊ काय असं गरम-गरम आ हा हा असं डोळ्यासमोर माज्या चित्र उभारलंय. इतकं छान बनवलेस आता लगेच लागते मी कामाला आणि बनवते.
हो हो नक् करून बघतो. जर तुझं असेल ना तु नंतर तर कर म आणि खा.
चालेल चालेल, ठेवू का?
हो हो चालेल.